हा बोलत आई नमस्कार नमस्कार ताई हा नमस्कार ताई हो येतोय येतोय आवाज कश हो येतोय ताई कशा आहेत तुम्ही
काय म्हणता
हम्म तुम्ही कशा आहेत म्हटलं हॅलो हा काय म्हणतात अजून
ह माझा जरा केस जरा खूप कोरडे कोरढे झालेत म्हटलं काय उपाय वगैरे असेल काय हे लावा ते लावा वैताग आलाय सगळा केसांची गळती पण खूप होतीय घरभर घरभर केस जेवणात आले की घरातले लोक चिरतात
हम्म
त्याच्यासाठी काय करावं तुमच्याकडे काय उपाय असेल
नाही कोरपड कोरपड्या विषयी माहिती सांगते मी तुम्हाला कोरट कोरपडे अगदी चांगली असते जंगली पण असते एक त्याच्यामध्ये. एक नि ग्रीन कलरची पण. निळ्या रंगाची पण असते. आणि हा हिरव्या रिंगाची पण असते. ती लावल्याने कोरफेळ तिच्या घर, काढून केसांनाी कधी लावला आणि थोडा वेळ रा दोन एक त मग तास मग तिला अ पाण्याने वॉश करून घ्या पाण्याने धुवून घ्यायची.
बरं बर.
त्याच्यामधून आपले केस गळणे पण कमी होतात. डोळ्याची जळण पण कमी होते आणि असं थंड. डोक्याला असं थंड वाटतं एकदम शांत वाटत डोकं.
मी असंही ऐकलं की पित्त शामक पण असत. ते लोकं कोरफडीचं घरही घेतात. अनुषा पोटी असंही मी ऐकलंय पण मी कधी घेऊन पाहिलं नाही.
हम्म ज्याला डायबिटीस असतो ना.
हा हा हा
ात ते कोरफेडच गर
मधु मधुमेहामध्ये पण आरोग्य. कार्य आहे असं म्हणायचंय तुम्हाला थोडक्यात.
आणि फोर फिफ्टीचा ते सात दिवसाचा कोर्स पण होत तो कोरफेविषयी.
ब बर नाही मला त्याच्याविषयी काही कल्पना नाही आहे.
हम्म मी केला होता ना तो.
बरं बरं काय शिकवलं त्यात त्यांनी तुम्हाला.
त्यांनी फक्त ट्रेनिंग घेतली आपल्याकडून. जसं बोलायचं आपण फोनवरती मॅडमांकडून. आता जस ते सर बोलायचे तस. आप पण बोलायच त्यांच्याशी की तुमचा कॉन्फिडन्स कुठपर्यंत आहे. तुम्ही बोलतात का नाही
नाही पण त्याच्यात कोरफडीचं काय आलं.
हा ते कोरफडी हा ते ए. हेच सांगत होते ते ज्याला डायबिटीस वगैरे त्याच्यामुळे. त्याला ज्यूस पण घेता येत केसनना. केसांना वगैरे पण लावायला चांगले असते बावा कोरफडे. आणि परत आपली वाईट शक्ती असते आपल्या घरामध्ये. तर तिला उलटी करून सुद्धा लावतात किवा कोरफेडला.
नाही मग हा हा हा थोड. थोडा अंधश्रद्धे बाबत वाटतं मला हे असं उलट वगैरे लावून. म्हणजे असा काही हा थोडा अंधश्रद्धेचा भाग आहे म्हणा. री तो जरी सोडला तरी कोरपडी बहु. उपयोगी आहे असं मला वाटतं आणि ज्यांना पित्त होतं. आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांच साखर. कमी व्हायला मदत होते असं तुम्हाला म्हणायचंय का.
हो हो हो. तसच तिचा इतका गुणकारी उ उपयोग आहे. तर तिचं म्हणजे एकदम आयुर्वेदिक औषधे म्हणजे बवा ती. यायला पण आपण म्हणतो कि कडू औषध नको पण ते कडू औषध. श आपल्याला गुणकारी आहे भा असं.
ज्यांच्या डोळ्यांची जळजळ वगैरे होते तेही असं उन्हाळ्याच्या दिवस म जसा उष्णतेचा त्रास होतो तेव्हा देखील त्याचा उपयोग होऊ शकतो खूप त्यांच्यामुळेच आता बघा प्र प्रत्येक घरामध्ये कोरफडीची रोपं दिसतात आपल्याला
हो पायाला आप आपली पाया तळ पायाला लावता त्याच्याने बी थोडा थंडावा हा आ कमी होते
आमच्या पण आमच्या मैत्रिणींचा जो बिशीचा ग्रुप आहे त्यांच्यामध्ये म्हणजे आम्ही वाढदिवस साजरे करत किंवा आपला महिला दिन असेल आठ मार्च तो साजरा करतो मग तेव्हा एकमेना भेट देण्यासाठी कोरपडीचा उपयोग करने खूप चांगला होईल असं मला म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे माहिती दिली मला मलाही असं वाटतय की कोरपडीची रोप आपण प्रत्येकीला द्यावीेत बरोबर आहे की नाही? जेणेकरून तिच्या घरामध्येही ही बहु उपयोग औषधी वनस्पती रुजवली जाईल, असं मला वाटतं.
गुणकारी औषधीपण आहे आणि ती जेला डायबिटीस अस त्याला माणूस, त्याचं रसपण करून पिऊ शकतो.
हम्म.
आणि केस गडले त्याला पण चालू शकते. जर पायांना जळजळ राहिली त्याला पण चांगली आहे बुवा ती. आणि दिलं तर फायदाच आहे बुवा त्याच्यापासून.
बऱ्याचशा आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा औषधांमध्ये त्यांचा उपयोग होतो. आणि कोरफडच का तुम्ही बाकीचीही झाडं घ्या कडुलिंब आहे, तुळस आहे, ओवा आहे हे आपण कुंडीतसुद्धा लावू शक तो घरच्या घरी. आला आहे, कडीपत्ता आहे, कडीपत्ता त्याचाही उपयोग केसांसाठी खूप छान होतो.
आणि तिचं फेशियलबी करता येतं, हे कोरफडीचं.
हं हं हं. आणि आजकालच्या आजकालच्या मुली अ महागड्या महागड्या म्हणजे जाहिरातीवर भाळतात आणि बाजारात जाऊन हा शॅम्प म्पू तो शॅम्पू घेऊन येतात. त्याच्यात कितीतरी रासायनिक पदार्थ त रासायनिक घटक असतात. तेवढ्या पुरतं तुम्हाला छान वाटतं. पण तुमच्या केसांच्या मुळांनाही ते हानिकारक अस तात. बरोबर आहे की. त्याच्यामुळे तुम्ही जर घरातच रिठे आणले शिकेकाई आणली, कोरफडीचा घर घ्या. हे सगळ्याचा करून त्याचा मुलींनी जर केस धुतले, केसातली कोंडा कोंडा जाण्यास मदत होईल, केस वाढीलाही लागतील, असं मला वाटतं.
आणि चेहऱ्यालापण लावल्याने, चेहरा बी तजतज दिसतो.
हो मुलाय मुलायम अ होतो, चमकदार. दिसतो चेहरा आणि एक प्रकारचं तेज यतं चेहऱ्यावर त्यांच्यामुळे. तुमच्या घरात किती रोप लावली तुम्ही मग? जंगली लावलाय की, अजून कोण प्रकार तुम्ही सांगितलात?
आमच्याकडे एक जंगली होतं, तर ते म्हणे हे जंगली हायत मग आम्ही काढून फेकून दिलं त्याला. मग नि हिरव्या रंगाचीच आहे, मग आमच्या इथं. मग ते आम्ही केसांना लावायचो आणि चेहऱ्याला पण लावायचो.
बरबर आणि हे ओळखायचं कसे, जंगली आहे हे की दुसरी आहे हे ओळखण्याची पद्धत काय?
हा ते जंगली हो जंगली असतं ना ते आपण जी कोरफड कापतो ना, ब्लेडने त्याला अस थोडीशी साल कापून बघायची त्याची. गर ते पिवळ कधी निघालं, तर जंगली म्हणायचं आपण.
बर बर बर.
आणि जर हा जर ते अं कोरफड जर असं दुसरी कापली, तर ते नि हिरवी कधी निघाली, तर असं समजायचं ही चांगली आहे गो असं.
पारदर्शक अस ते जरा ती माझ्या मते. पारदर्शकपणा असतो त्याच्यामध्ये, हं हं त्याच्या
ते ती. मग ती चांगलीच समजायची आपण, की ही चांगलीच आहे भाऊ असं.
अगोदर हे झाड किती म्हणजे दुर्लक्षित झालं होतं नाही का? कोणी त्याच्याकडे पाहायचं पण नाही, पण जसजसा अभ्यास होत गेला त्याच्यामुळे त्याचे उपयोग लोकांना समजत गेले त्याच्यामुळे आता त्यालाच एवढं महत त आलेला आहे म्हणजे कुठेही उगवायचं ते त्याला पाण्याची एवढी काही गरज नाहीय. म्हणजे ह झाडांकडून हा गुण घेण्यासारखा आहे मला असं वाटतं. क तुम्ही जरी आम्हाला काही दिलं तुम्ही. जरी आम्हाला काही दिलं नाही तरी आम्ही तुम्हाला आमचं सगळं काही देऊ आणि तुमच्या आयुष्यामध्येच सुख सुखकर होईल तुमचं आयुष्य आमच्यामुळे असं मला वाटतं.
शॅम्पूचा बी तयार आ ह होत बुवा त्याच्याने केस धुवायला बी शॅम्पू के यज होऊन जात बुवा तो असं फायद्याचे तेच हो हो हो प्र प्रयोग करून पाहिलाय पोर फिफ्टी फिफ्टी च सात दिवस मी याच. हे घेतलेले आहे, सात दिवस मी मोबाईल वरती यांच्यावरती राहिलेली त्यांची ते ति कट त्यांच्याकडून ते ब्याटली आणलीती. ती घेतलेली सुद्धा आम्ही अठराशे रुपयाची कोरफेडची. तिच्या पप्पांना डायबिटीस आहे, ना त्यांच्यासाठी घेतली पण होती, त्यांनी घेतली नाही पण मी घेऊन घेतली माझ.
ह ह त्याच्यासाठी जांभूळ अ जांभळाचा पण फार उपयोग आहे, ना मधुमेहासाठी.
हो हो हो जामन खायचे त्याच्यामध्ये. जामुन खूप गुणकार येते.
गुणकार यांनी त्याच्या बियांचाही उपयोग सांगितला. ज्यांना मधुमेह आहे, त्यांची साखर नियंत्रणात राहते. असं मी ऐकलंय जांभळांमुळे.
हो बरोबर ऐकलं तुम्ही शुगर साठी बी छान येते.
हां सगळी औषधं आपल्याच घरात आहे, तरी आपण अ जाहिराती बघून हे आण ते आण पैसे घालवत बसतो. बरोबर की नाही आजीबाईचा बट बटवा ही सबब होती, बघा हे छापून यायचं पूर्वी पेपरला आजीबाईचा बटवा. त्याच्यात प्रत्येक. एक वेळी एकक वनस्पतीबद्दलची माहिती असायची जी आपल्या घरातच आहे. सुंठ म्हणू नका त्याच्यात सर्दी झाली की सुंठ तुम्ही उगाळा. त्याचा लेप गरम करा आणि माथ्याला लावा त्याच्याने पण तुमची सर्दी जाईल. म्हणजे पूर्वीची लोक सांगायची पण आपल्याला काय आता औषध गोळ्या आलेल्या आहेत पटकन घेतलं की, काम झालं असं वाटतं. सळ्यां पण परत आयुर्वेदाकडेच फिरण्याची गरज पडते असं मला वाटतंय. लोकांना.
सर्दी वगैरे झाली तर आपला काळा पण छान आहे, ना त्याच्यासाठी. सर्दी खोकल्यासाठी कुदिनाचा पुुदिना, तुळस, दालचिनी वेलदोडे गूळ. याचा काळा केला तर आरामात आपला खोकला सर्दी तीन वेळेस टक मध्ये जाऊ शकतो.
हो छान वाटलं तुमच्याकडून माहिती आयकुन धन्यवाद हो हो छान.
चालेल मग.